बोला.
हा बोला आवाज येतोय ना?
हो, हो येतय आवाज. हम्म, काय झालं? अ काय चालू आहे तुमचं?
काही नाही इथ, हे शिवपूराणन ऐकायला आली होती.
हाव काय
हाव
हा, हा काय म्हणते शिवपुराण, चांगलं चालू असणार आता. हा, हा होना आता ते कसाय अ, मी नंतर कॉल करणार तुम्हाला साध्या कॉल वरून सांगते मग मी, हां ठीक हाय, कसं आहे माहिती का आता शिवपुराण चांगलं चालूये याच्यामध्ये, आता कसं मोबाईल टीव्हीवर जेव्हापासून चालू हाय तेव्हा पासून जास्त शिवपुराणाचे जास्त
दाखवलेले आहेत, नाही मग आता गावात चालू हाय आणि घराजवळच आहे, तर मग आलो आम्ही इथ.
हा, हा चांगला हाय ना, उलट चांगल हाय ते आणि कसं आता, सुट्या वगैरे लागल्या तर लहानल्या लेकर राहिले त्याच्यावर नेलं तर चांगलंच हाय उलट म्हणजे. चांगलं ऐकायला भेटंत त्याच्यामध्ये काहीतरी शिव पुराणातलं.
हो शिकायला भेटते, म्हणून मी तुम्हाला म्हटलं ठिकय मी नंतर कॉल करते ब्रेक झाल्यानंतर मग आता ब्रेक झालाय. तर म्हटलं यांना कॉल करू द्या म्हटलं.
हा, हा, हा.
कसं काय, ह्या ऍप मध्ये आपण फ्रेंड झालो तर कसं काय वाटतं तुम्हाला?
ब, बा, हा हा. चांगला हाय ना उलट हे अँपमुळे माहितीय काय, सगळ्या महिला जवळ येत आहेत आणि एकमेकांचा परिचय होत आहे कोण कुठे आहे, कसा आहे आणि किती महिला टॅलेंट आहे त्याच्यामध्ये टॅलेंट ही महिलांचा समजत आहे बरं. असं म मला तरी वाटते बघा, कारण खूप महिला टॅलेंटेड आहेत. कारण महिलांचा कसं घरी कामं करून करून महिलांचा टॅलेंट सुद्धा काहीतरी गेलेला आहे. म्हणजे याच्यामध्ये इंटरेस्ट नाही झाला ना काही, काही महिलांना याच्यामध्ये. आणि हा आणि कसं आता याच्यामध्ये कस विषय निघाला एखादा समजा तर विषयावर असं बोलल तर कसं महिलांचं मनही समजते कि बा यांच्या मनामध्ये काय चालू आहे याच्या, म्हणजे पुढे काय करायचं आहे यांची काय इच्छा होती करायची समजा किंवा आपल्या मुलांनी काय केलं पाहिजे, असं म्हणजे याच्यामध्ये वेगवेगळे असा विषय निघ त्यात वेगळं वेगळं आपल्या म्हणजे मनात काही, काही विचार येतात ना मग असे. आणि हेच्यामध्ये आपल्याला आधी हेच्या आधी याच्यावर विषय दिले होते ना, म्हणजे कथा दिल्या होत्या आणि विषय दिले हो ते तर त्येच्यामध्ये पण काही काही विषय असे दिले होते की बा, मुला- मुली, मुला- मुली बदला भेद दाखवला होता समजा.
हो
तर, जसं आपण आजच्या रोजच्या परिचयात समजा आपण जर पाहिलं, तर तसं पाहिलं तर आपल्यामध्ये कसं आपण स्वतःही कधी, कधी आपण मुला- मुलीमध्ये भेद करतो. आणि कसं आपल्या घरातही आपण असं सहजपणे आपण बोलून जातो असे शब्द. किंवा जे आपल्या आपण म्हणजे न, न कडत बोलल्या जातात असे शब्द.
समजा, बोलायचं नसल ते पण आपण बोलून बसतो ना. हॅलो!
आणि हॅलो, आवाज येत नाही का?
नाही येत आहे ना आता, माझाच आवाज गेला होता. तुमचा
हा, हा तेच तर म्हटलं हा ते मुला- मुलीमधला भेद म्हटलं सा, म्हणजे कसं उदाहरण इथं दिलेलं आहे तर त्याच्यामध्ये आपल्याला कळते ना. आपणही घरी कधी, कधी भेद केल्याच सारखं म्हणजे आपल्याला वाटतं ना असं आपण भेद केला म्हणून. हा, आता रोज च्या वापरात ते रोजच्या वापरात ही आपण असे काही काही शब्द वापरतो ना, आपल्या मुलांना समजा कि बा तू मुलगी आहेस‌. का किंवा तू मुलगा आहेस का असं कधी कधी वापरला जातात ना शब्द. तर कसं आजपर्यंत आपल्याला या गोष्टीची जाणीव नव्हती आणि या ऍप मुळे काय झालं माहिती आपल्या या गोष्टीची जाणीव होते, म्हणजे कधी कधी आ पण नकळत हे शब्द वापले तर आपल्याला अस वाटतं की बा आपण काहीतरी चु चुकुण आपण काहीतरी बोललो म्हणजे त्या गोष्टीचा आपल्याला विचार करण्यास विचार करण्यास भाग पाडून राहिल आपल्याला ती गोष्ट आता. असं झालं ते आता, हम्म म्हणून मला तरी वाटत की बाबा हे अँपमुळे आपल्याला काहीतरी शिकायला मिळालंय. आणि या आणि असंही मला वाटते आणि पुढे हे अँप ने असेच काम काहीतरी नवीन नवीन योजना आपल्यासाठी काहीतरी नवीन करावं असं मला वाटते.
हो बरोबर आहे.
हम्म असं मला वाटते, की बा चला आपल्या म्हणजे आपल्या काहीतरी आपल्याला त्यांच्यामध्ये उत्साह वाट वाट वाटून राहिला सगळ्या महिला उत्साही
ते ना आणि बाकीच्या जे नवीन महिला आहे त्यांच मनातले सर्व गोष्टी आपल्याला समजतात.
हा समजतात की बाबा कोण्या महिलाचे कसे विचार आहेत, कोण्या महिलेचे कसे विचार आहेत. म्हणजे हा आणि आपण विषय काढला तर विषयाबद्दलही आपल्याला नवीन नवीन विषय कळतात ना. समजा
हो हो.
ह काही काही महिलांमध्ये खूप टॅलेंट आहेत ना टॅलेंटेड आहेत काही काही महिला पण त्या घरी बसून कसा त्यांचा टॅलेंट जागेवर राहिलेल.
हो बरोबर आहे, याच्यामुळ समजा खूप जास्त
कुठे बाहेर जाणं नाही कोणासोबत बोलणं नाही घरातल्या घरात राहणं टीव्ही, मोबाईल बस एवढ्याच पुरत्या मर्यादित राहिल्या ना महिला आता समजा ते कसं आधीच कस होतं चूल आणि मूल, चूल आणि मूल एवढा पुरत्या महिला जशा मर्यादेत होत्या ना तशा आता ही तशाच महिला म्हणजे कस घरातच मर्यादेत राहतात. आता ज्या समजा जॉबवर आहेत त्या महिलांचं खूप वेगळं आहे समजा आणि ज्या नाही आहेत समजा त्यांचं तर असंच ना. किंवा घरी राहा आणि मोबाईल पहा थोडावेळ मोबाईल पाहिला तर विरंगुळा म्हणून एकतर मोबाईल पाहतात. किंवा आपला दिवस जात नाहीये तर मोबाईल पाहाला ना आपला दिवस जाईल.
आणि तस समजा रिकामा दिवस असते पूर्ण दिवसभर तर म्हणून मोबाईल बघा.
हा आपण दिवसभर तर कामं एवढी दिवसभर कामं तर नाही करू शकत ना हा दिवसभर. काम नाही करू आता उन्हाळ्याचा दिवस आहे मोठा थोडा आणि कसं‌. कसं बाया बा कसं वड्या पापड शेवड्या कुरड्या हे झाल्यानंतर बाकीच्या बाया काय कामं करतील मग थोडा वेळ- म्हणून मोबाईल विरंगुळा म्हणून एक मोबाईल एक तर टीव्ही दोन दोनच साधन आहेत ना आता आपल्याकडे हे घरातल्या घरात. आणि एक तर आपण कसं बाहेर बसून गप्पा ही मारू शकत नाही, असे झालेलं ना. हमं आणि वातावरण ही बाहेरचं थोडं वेगळंच वातावरण आहे ना आता, खेड्यातलं म्हणा किंवा शहरातलं. आता म्हणा कोणी कोणासोबत बोलत नाही शहरात ही कोणाची. कोणाला ओळख नसते, बाजूला कोण राहते हे सुद्धा माहीत नसते. आ आता असं वातावरण झालंय सगळ्या शहरात. किंवा गावातही म्हणा गावातही आता कोणी जास्त कोणासोबत बोलतही नाही ना आता. हम्म असे विषय झाले आता हे सगळे. त्यामुळे ऍपमुळे बरं झालं ना असं मला वाटतंय आता. ऍप चांगली काढली आहे यांनी आणि ऍपमुळे सगळ्यांना माहिती पण होतंय. काय बोलायचं, कसा विषय काढायचा, समजा सगळं माहती होतेय ना आता.
हो
हम्म असं आहे, चांगली गर्दी असेल ना शिवपुराण ऐकण्यासाठी.
बरी आहे मी इथं बाहेर येऊन बोलत आहे तुमच्यासोबत.
हा हो हा कारण आता महिलांना जिथं हा जिथे आता महिलांना माहित पडलं ऊन वगैरे पण खूप ना उन्हाचा म्हणजे पाणी वगैरे.
हॉलमध्ये आहे, हॉल पाणी फॅन असं वाटत नाही एकदम थंड वातावरण आहे.
हा हा कसं बाहेर निघाला तर ऊन माहित पडते समजा फ
हा बाहेरच उभी आहे, माहीत पडते आणि संध्याकाळपर्यंतच शिवपोरानं असते आणि त्याच्यानंतर मग ऊन कमी झाल्यानंतर घरी जायला लागते, पाच साडेपाच वाजेपर्यंत राहते ना.
हा हा आणि देवाच्या भक्तीतीत दिवस गेला कसा गेला हे माहित नाही पडत ना देवाचं नामस. बरेच दिवसभर गजर चालू असते त्यामुळे दिवस कसा जाते हे माहिती ते नाही पडत ना आपल्याला हा हा हा ते बरय ना मोबाईलच्या व्यतिरिक्त काहीतरी आहे ना मग चला दिवस कसा जाईल
त्यामुळे नवीन नवीन गोष्टी शिकायला मिळतात देवाच्या गोष्टी समजतात. नाही तर मोबाईल शिवाय दुसरं मुलं काहीच नाय पाहत होते ना.
काहीच नाही पाहत होते. आणि कसं आहे माहितीय का आपण घरी ते शिवपुराण वाचू शकत नाही आणि वाचलंही आपण एकटीने तर आपण एकटी इथंच बसून राहतो मुलं आपल्या जवळ थोडी बसून राहतात इथं कसं लाऊड स्पिकरचा आवाज असतो मोठा आवाज असतो त्यामुळे मुलांना दुसरीकडे कुठे वळता येत नाही ना. आणि त्या आवाजामुळे त्यांचं लक्ष पूर्ण तिथं केंद्रित होते आणि सगळं महिलाया शांत तिथं बसलेले असतात त्यामुळे सगळं लक्ष केंद्रित कराच लागते, लहान मुलांचे लक्ष लागून जाते आणि आपले लक्ष लागून जाते त्याच्यामध्ये काय गोष्ट आहे हे समजते अ चांगल्या चांगल्या गोष्टी ते ना शिवपुराणमध्ये मी वाचलेलं आहे तस
नो वे
हम्म हा म्हणजे मी घरीच केलं होतं. म्हणून म्हटलं मी एकटीच बसली होती वाचत आणि एकटीचच वाचलं मी एकटीनेच वाचलं आणि एकटीनेच ऐकलं मी बस असं झालं माझं. हम्. चौदा अध्याय होते त्याच्यामध्ये चौदा अध्याय वाचले मी आ आठ आठ ते नऊ तास लागले मला वाचायला. हा हा लगातार बसली होती मी नऊ तास नऊ तास वाचले मी ते. हम चांगलं वाटलं मला ते वाचतानी पण आणि मराठी शब्द होते त्यामुळे मराठीमध्ये होत तर खूप मस्त म्हणजे अशी कथे सारखं वाचलं मी ते जशी गोष्ट आपण क वाचतो समजा आणि त्याच्यात, एक तर मला वाचनाची एवढी आवड आहे. कि कोणतीही पुस्तक मला वाचणं म्हणजे वाचायला खूप आवडते. आणि ते मी जोपर्यंत पूर्ण करत नाही तोपर्यंत, मी ते हातच सोडतही नाही. मग ते किती काम असो, माझ्या माग असं माझं काम आहे.
तू संध्याकाळी कॉल केला चालणार
अ हो ठीक आहे चालेल ना, आता फक्त हे कसं आहे हा कॉल पूर्ण होऊ, द्या तुम्ही आणि हा थोडी रेंज कमी जास्त होतेय, तर थोडा आवाज वगैरे, कट आहे कट होऊन राहिला याच्या मदला अ आता तुम्ही मला कधी ही कॉल करा तरी चालेल.
बर ठीक, आहे हा- नाही आता कसं हे वेळ होऊन, जाते ना म्हणून म्हटलं मग संध्याकाळी तुम्हाला कॉल करीन. हा त्याच्यानंतर, मग आता तुमचं दहा मिनिटच आहेत म्हटलं दहा मिनिटाच्या आतमध्ये बोलावे लागते. म्हणून म्हटला वेळ, वेळून घेता तुम्ही?
हा हा. पूर्ण दहा मिनटं होऊ द्या. दहा मिनटं झाल्यानंतर, मी कॉल कट करणार. आणि नंतर मग, मला लागल तेव्हा लावता फोन मग.
मी नंतर आता संध्याकाळी कॉल करणार, आता हे शिवपुरान सुरू होणार आहे.
हा, हा, ह. हो, आता संध्याकाळी किती वाजेपर्यंत आहे? संध्याकाळी किती वाजेपर्यंत आहे मग?
पर्यंत आहे, मग मी तुम्हाला साडेपाच, सहा वाजेपर्यंत कॉल करीन.
बरं बरं, चालेल ना. मग चालेल ना. चालेल ना. बाकी अजून काय मग? जेवण वगैरे केलं की नाही मग?
हो जेवण करून, घरचे काम सर्वे, आजून हे सर्व
तिथं आहे का मग काही नाश्ता, चहा वगैरे? काही आहे का मग?
चहा आहे, नाश्ता नाहीये.
होव काय? हा, ते बरं आहे ना मग चहा आहेे तर.
हा, चहा आहे, पाणी आहे, नाश्ता नाहीये. आता घरूनच जेवण करून येतात. दुपारच्या वेळेस न एक वाजता सुरू होते.
हा, हा, हा. हा, हाव, दुपारी मग सगळे काम वगैरे करून होते ना, चांगलं होते ना मग. हा जेवल्यावर बरं होतात बाया, तिथं कसं जेवणाच जर केलं, तर मग शिवपुरांनमध्ये लक्ष नाही लागत. हा कारण जेवणाची इकडे इकडे व्यवस्था बघा की, तिकडे व्यवस्थ बघा अस होत
ते कस गर्दी होते खूप चहाच्या ठिकाणी.
हा बरोबर आहे, लहान मुलं असले की, जास्त गर्दी हो ते ना लहान मुलं, बाया माणसं सगळे एकत्र झाले की, जास्त गर्दी होते मग ते
म्हातारे सर्व सर्व एक एकत्रच आहेत. खूप हॉल भरलेला आहे, खूप मोठे लोकायेत.
हा हं, बरय ना, चांगलंय. ऐका शिव पुराण आणि आम्हाला गय त त्या मधली माहिती सांगा मग. काय ऐकलं, काही नाही त्याच्यामध्ये, मग नंतर हा सगळी माहिती तुम्ही ऐकून घ्या, काय तर कधीपासून लागलं? आजच लागलं की काय?
नाही नाही. चार दिवस झाले, आता पाचवा दिवस आहे. हे गुढीपाडवा च्या दिवशी लाग
हा हा म्हणजे रावनवमीपर्यंत आहे का मग?
हा नवमीपर्यंत.
हा, हा नवमीला समाप्ती होईल, मग याची आता. हा बरोबर आहे मग. हा दहा दिवसाचा, दहा दिवस आहे की, मग नऊ दिवस आहे?
दिवसाचा, दहाव्या दिवशी अं हे जेवणं असते भंडारा असतो.
हा, ठीक आहे मग. लावा मला फोन. हा, ठीक आहे.